हॅलो
नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय मॅडम?
हो येतोय सर तुमचा आवाज माझा येतोय का तुम्हाला?
हो येतोय मॅडम नमस्कार.
हो नमस्ते नमस्ते
हम्म, ते प्रदीप सोवणे बोलतोय मॅडम.
मग ओळखलं ना सर मी तुम्हाला.
हम्म.
मी तेच म्हटलं आज एवढ्या दिवसानंतर कस काय कॉल केला सरांनी.
हा टास्क होता म्हणून त्याला कॉल करून देतो मला.
अच्छा काय म्हणता, तब्येत बरीये सर तुमची?
हो तुमची कशी आहेत मॅडम?
हो हो, चांगली आहे.
मुलं वहिनी कशी आहेत?
हो चांगले आहेत सगळे. तुम्ही कसे आहात?
हो हो. खूप मजेत आम्ही.
हम्म.
काय जेवण वगैरे झालं की नाही? हो झालं आमचं.
हम्म.
लवकर जेवतो कारण सकाळी मुलांची स्कूल असते. मुलगी दहावीला आहे, मुलगा पाचवीला आहे. मग दोघांची सोबतच स्कूल असते ना. त्यामुळे मग लवकर करून घेतो आणि मिस्टरांना पण ड्युटीला जायचं असतं.
अ कुठं आहे तुमचे मिस्टर?
पोलीसमध्ये आहेत.
असंय का?
हम्म.
व्हेरी नाईस.
काय म्हणता बरी तुमची तब्येत?
हो बरी आहे.
मी तेच म्हटलं आज एवढ्या दिवसानंतर सरांचा कस काय कॉल आला, मी तर ओडखलं पण तुम्ही मला वि विचारताय का ओळखला का मॅडम म्हणून.
हम्म. नाही आता हे कार्या ॲपमधून म्हटलं कसं नाव वगैरे जात नाही जात. तसं त्यासाठी विचारतो हम्म.
मुलं कसे आहेत तुमचे?
हो चांगलं आहेत.
हो का वहिनी आणि
हो चांगली ती पण.
हो का?
हम्म.
काय कुठेत आत्ता सध्या?
मी आता सध्या बॉम्बेला आलोय. इकडे खूप पाऊस चालू आहे.
हो हो. बाबा तिकडे भरपूर पाऊस होतोय.
हो माझ्या कामानिमित्त आलो होतो मी इकडं.
अच्छा. कशात आहेत सर तुम्ही आता?
मी बजाज फायनान्सला आहे.
अच्छा अच्छा मागे ऐकलं होतं मी बजाज फायनान्सला आहेत मी म्हटलं, त्याच्यानंतर मग काही कॉल वगैरे काहीच नाही ना. मग बोलणच झालं नाही म्हणून मी विचारलं.
हा इकडं थोडं दोन तीन दिवसाचं काम होतं माझं, पण पावसामुळे मी इकडेच आटकून गेलेलो आहे.
हो का सध्या राहायला कुठे आहेत मग?
अ सध्या मी जळगावला असते माझी फॅमिली, पण मी कामासाठी बॉम्बेला आलेलो आहे.
अच्छा.
हम्म. थोडं देवदर्शन पण करायची होती इकडं.
हो हो.
हम्म.
पण पावसामुळे झालं का मग देवदर्शन वगैरे.
नाही ना. थांबेल हाय.
हो का? आता सध्या तर कंडिशन खूप खराब झालीये ना पाऊसच खूप पडतोय.
हो आपल्याकडचं बा पाऊस तरी ठीक असतं, पण इकडे खूप अवघड असतं पावसाचं.
हो हो बापरे न्यूजला बघितलं ना.
चालू असतो.
हो बरोबर आहे.
हम्म.
तुमच्या
माझी मुलगी दहावीला आहे आणि मुलगा पाचवीला आहे. हो.
अच्छा चांगलय.
हम्म. तुम्ही हाऊस वाईफ आहात का, तुम्ही पण जॉब करतात मॅडम?
नाही नाही हाऊस वाईफच आहे मी, कारण सरांना आवडत नाही ना जॉब केलेलं.
असं आहे का, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे?
बारावी पास आहे.
हॅलो.
हॅलो.
ओके ओके नाईस.
हा बारावी पास आहे मी, पण सरांना काही आवडत नाही. माझी खूप इच्छा होती काहीतरी ट्राय करायचं. कारण कसं आहे ना आताच्या युगमध्ये दोघांनी कमवलं तर चालतं घर चांगलं. पण सरांना बिलकुल आवडत नाही. आपला आपलं मग छोटं मोठं घरातनं काहीतरी करायचं.
हो हो बरोबर आहे.
हम्म.
हम्म.
आता मुलांच्या शिक्षणासाठी पण मग कस हातभार लावला, तर बरं असतं मिसेसनी पण.
हम्म हम्म.
तशी आमची फॅमिली खूप छान आहे. सर्व सपोर्ट करतात मला.
हम्म.
माझी एक नणंद तर तिकडेच राहते बॉम्बेला अमरनाथला. आता सध्या आम्ही तिकडे गेलो होतो अमरनाथला.
हम्म हम्म.
हा उन्हाळ्या विके-विकेशनला गेलो होतो तिकडे.
हम्म. काही देवदर्शन फिरले का नाही मग?
हो मग नक्की तेच सांगत होती देवदर्शनला गेलो होतो मग उन्हाळ्यात.
कुठे कुठे गेले होते तुम्ही?
आम्ही डिंडोरीला जाऊन आलो. आम्ही तुळजापूर भवानीला जाऊन आलो. अक्कलकोटला जाऊन आलो, पंढरपूरला जाऊन आलो.
हम्म हम्म.
जेजुरीला जाऊन आलो. नंतर मग अक्कलकोट गानगापूर नंतर मग नणंदकडे आलो आणि वापीस घरी आलो मग. यावेळी सर्व देवदर्शन झालं, खूप आनंद झाला आम्हाला जाऊन. कारण फर्स्ट टाइम गेलो होतो ना.
हम्म हम्म. बरोबर आहे.
तुमची कुलदेवता कोणती आहे सर?
आमची आता तुळजाभवानी.
तुळजाभवानी अच्छा.
हम्म.
अ आमची पण तीच आहे मग तुळजाभवानी.
हा आणि कुलदैवत जेजुरी.
अच्छा हो का? हा. कुलदैवत सर्व्यांचे म्हणजे बरेच जणांचे जेजुरीचेच असतात खंडेराव.
हो. आता नेक्स्ट मंथ चालू आहे विचार अ कोल्हापूर जायचा.
हो का? पण सध्या तर किती पाणी आहे ना सर आता.
हा नेक्स्ट मंथला थोडं पाऊस थांबला की.
हा हा.
आणि उज्जैनला पण जायचंय महाकाल दर्शनला.
अरे बापरे. चांगली गोष्ट आहे. आम्ही खूप वेळ ट्राय केला मिस्टर जाऊन आलेत. पण मा-माझं काही जमलंच नाही मुलांमुळे.
हम्म.
मिस्टर भरपूर वेळेत जाऊन आलेत.
माझी फॅमिली कसं आहे. आम्ही स्वामींच खूप करतोत ना म्हणून.
हो हो अच्छा. चांगलंय सर स्वामींचं करता का मी पण करते खूप आणि माझे मिस्टर पण करतात.
श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ सर. बाकी फॅमिली काय म्हणते हॅप्पी?
हो सगळे.
तुमची मिसेस काय करते सर मग?
हाऊस वाईफ आहे ती पण.
हो का?
तिला पण बोललो मी या कार्याबद्दल. मी पण जॉईन करणार आहे.
हम्म हम्म. छान आहे सर हे ॲप. कसं आहे ना घरी बसले बसल्या लेडीजला पण, जेंट्सला पण काम करता येतं. जेंट्सच कसं असतं बरेचसे ड्युट्या वगैरे असतात, पण त्यांना हे पण अटेंड करता येतात तास वगैरे, पण लेडीजसाठी कसं बाहेर निघायची संधी नसते, बरीेचसे लेडीज लोकांना मूल सांभाळा. घरातले सांभाळा सास ते वगैरे मग हा थोडा टाईम काढून आपण आपण स्वतः काहीतरी कमवू शकतो सर.
हो बरोबर आहे, माझपण आता मी पण जॉबला आहे. पण एक रिलॅक्सेशन म्हणून कसं, ज्यावेळेस थोडंफार नॉलेज भेटतय आपल्याला.
हो बरोबर आहे सर.
बोलण्याची पद्धत सुधारते आपली आपण कसे बोलतो काय बोलतो. त्यामुळे आपला पण थोडं इम्प्रुव्हमेंट होतो. त्यामुळे मी त्यामध्ये एन्व्हॉल झालेलो आहे.
हो हो. बरोबर आहे. या तुम्ही गावाकडे कधी आलेतर फॅमिलीला घेऊन.
हो हो नक्की येईल.
हो बऱ्याच वेळ बाहेरचं असतात का सर?
हो माझ थोडं आउट ऑफ टूर असतात माझं जास्त.
अच्छा अच्छा
हं
कारण मिस्टरांना पण खूप आनंद होईल तुम्हाला भेटून.
हो येईल ना नक्की येईल.
हो बघू आपण नंतर मग काहीतरी. प्लॅन करू देवदर्शन, नाहीतर कुठ तरी फिरायला जायचा. दोघं फॅमिली मिळून
आता कसं आहे मुलगी दहावीला आहे ना त्यामुळे थोड जमत नाहीये. आपण करू काहीतरी प्लॅन.
हो हो त्याच्यामुळेच आम्ही पण ह्या उन्हाळ्यात जाऊन आलो देवदर्शनला कारण फर्स्ट टाइम जायचं होतं देवीवर. आणि तो एक आनंद वेगळाच होता, आतापर्यंत कधी गेलोच नाही आम्ही देवावर.
हो हो.
बाकी मी देवाचं खुप करते.
हम्म हम्म.
पण कसं योगायोग नव्हता, पैसे नव्ह ते थोडं प्रॉब्लेम होतं, घरातला इशू होता. त्यामुडे काही जाता आला नाही.
हम्म त्यासाठीच तर आपलं कार्यव्याप आहे कि थोडंफार आपलं. पैशांचे पण थोड प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील आणि काहीतरी नॉलेज भेटेल आपल्याला.
बरोबर हे. बाकी जेवणामध्ये काय काय आवडतं सर?
काय बोलतात मॅडम?
जेवणामध्ये काय काय आवडत तुम्हाला? अगोदर तर खूप काय काय वेगवेगळे मेनू आवडत होते तुम्हाला. आता काय काय आवड आहे तुमची मिसेस आली तर.
नाही तसं काही एवढं खास नाही विशेष नाही माझ. पण असं घरच भाजीपाला पालीभज्या खूप आवडतात मला.
अच्छा अच्छा.
कारण ऑफिसला सोबत होते तेव्हा मी बघितलं. तर तुम्ही काही असं म्हणजे आवड वेगळीच होती जेवणाची ना.
हो हो कस मिसेसने जे दिलं ते खावं लागत.
लग्न झाल्यावर तेच प्रश्न असतात. असे काबरे म्हणतात काय माहिती. माणसं लोक का मिसेसने जे दिलं तेच पण बाहेर तर प्रत्येक जण विचारतच ना सर. काय बनवायचंय असं म्हणून.
आ चालेल मॅडम, मला मी ठेवतो हा.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाय.
ओके मॅम बाय.